हॅलो हा. काय करताय?
काय नाही आहे बघा चहा करायले.
हा हा हा.
तुमचा चहा झाला?
नाही अजून आत्ताच झोपून उठलो.
हां हां.
पण काय झोप पण लागली नाही सोडा.
हा हा.
हम. आणि काय?
काय नाही बघा.
हा हा.
जेवण वगैरे झालं काय?
जेवण आता संध्याकाळच आता बनवायचं आता कायतरी ठरवायचं आज उपवास आहे.
हा.
हम्म कायतरी करायचं.
हा हा.
घरी गणपती बसवताय काय तुम्ही?
हो बसवतोय की.
ह हा हा.
हम्.
मग काय काय गौरी गणपतीचे सण कस असतय तुमच्या घरी?
छान असत्यात मोठ्या असतात गणपती.
ह हां. वटपौर्णिमा कशी केला मग? साडी वगैरे काय नवीन पहिलं वर्ष काय तुझं?
हो पहिलं वर्ष हो साडी वगैरे होत घेतलेली की नाणीन.
हा हा हा
तुमच्या इथ गणपती कसे असतात.
आमच्या इथं पण असतात कि मोठे गणपती असतात आमच्या घरातला पण मोठा असतो अडीच असत गणपती.
हा
गौरी गौरी दोन गौरी असतात आमच्यात.
हा हा
आलेल्या दिवशी गौऱ्या आणि दुसऱ्या दिवशी परत आलेल्या दिवशी सगळ्यांचे येते ना गौरी?
हां
ती गंगा म्हणून असते दुसऱ्या दिवशी ती येते ती अ ती गौरी. दोन्ही बाजूला असतात दोन गौरी.
हा हा
हम् संध्याकाळी मग बायका गौरीचा खेळ खेळतात.
हा
हम्म. गाणी वगैरे म्हणून आता कसं नागपंचमी पासूनच ते चालू होते. संध्याकाळी खेळत राहतात तिथं बायका
हा हा
गाणी म्हणून हम्म.
मग घराजवळ तेन मोठे गणपती.
मोठे हाय की चौकात गणपती आहे तिथं तिथं रोज संध्याकाळी टीपऱ्या खेळतात मुलं.
हा जाताय की नाही.
अ, आम्ही नाही जात खेळायला जात नाही कोण मुलं जातात आमची बघायला वगैरे जातोय. आरतीला बघायला किती छान वाटतं ना ते गणपतीच.
होय भर वाटतय आणि ते दिवस लवकर जातात.
होय मला गणपतीत सण आवडतोय, तुम्हाला कोणता सण आवडतोय?
अ गणपतीच आवडतो छान वाटतोय गणपती.
हा कस जास्त दिवस पण राहतात हम्म प्रसन्न वाटतें वातावरण.
कोण तर नवीन पाहुना आल्यासारख वाट हा ते दिवस लवकर जातात.
होय आणि हे दिवाळी सण काय वाटतोय मोठा पण एकच दिवस राहतो एक दिवस दुस दिवशी काय पाडवा असतोय ते पण एवढं काय नाही वाटत.
नाही होय, पूजा असत्या तोच दिवस फक्त.
हा तो दिवस उल मोठा वाटतोय सकाळपासून किती काय काय करायला लागत. आमच्या इथ दिवाळी पण मोठी मोठी असते फटाकडे. आणि लक्ष्मीपूजन ला सगळ्यांच्या घरी जाऊन पूजा हळदी कुंकवाला वगैरे बायका
होय, फराळ वगैरे.
हा नवरात्रीत
नवरात्री
ते पण छान असतं, तुमच्या इथं देवी वगरे का बसते? हा हा हा घरी उपवास असतंय का कोणाचा?
नाही, घरी नसतोय कोणाचा.
हाहा आमच्यात पण नवरात्रीचा उपवास करायचाच असतोय घरपाती एक असं. आच्या गावाकडचं स्ट्रीकटय कडकय जरा. हम्म, मग मी एकच वर्ष केलो.
हं.
त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी मी प्रेगनंन्ट होतो त्यावेळी काय केलंच नाही, त्यानंतर लहान बाळ होतं, आता ह्या वर्षी बघायचं, करायचं. हं, कसं आमचं कसं जास्तच कडक हाय.
हां हां म्हणजे, नऊ दिवस कराय लागतय? काय
होय नऊ दिवस, नऊ दिवस असते. सकाळी त्यान्नी आरती होते तिथं आमची गावी.
हम
स स आठ ला आरती होते ती दहा वाजेपर्यंत आरतीच असते ती आरती झाल्याशि व्हय आरती केल्यानंतर तिथं तीर्थ देतात.
हं
सगळ्यांना, ते तीर्थ घेतल्यानंतरच आपण पाणी प्यायचं. मग चहा प्यायचा. आता जर आपण तिथं नसलो, तर इकडून आपण करत असलो तर इथं पण आपण तीर्थ बनवायचा, देवाला नैवेद्य त्याचाच दाखवायचा
हं.
आणि मग पाणी प्यायचं, सकाळपासून पाणी पण नाही घ्यायचं. पाणी प्यायचं अन मग चहा घ्यायचा त्यावेळी जर तुम्ही कुठं बाहेर गेला असला, आता आपण अकराला चहा घेतोय का हे रोज तो जर लेट झाला आणि बाराला घ्यायचा नाही, एकदा तुम्ही अकराचा टायमिंग चुकवला की, लेट करून चालत नाही, त्याच टायमिंगला चहा प्यायचा.
हाआ, म्हणजे कडक असतंय.
कडकाय ते झाल्यानंतर, दुपारी आपण एक दीड वा काहीतरी सरबत वगेरे पिऊ शक होय? ते पण बिन मिठाचं, फक्त लिंबू पाणी साखर एवढंच.
हं हं ब
आणि संध्याकाळी मग चार पाच ला अं फराळ करायचा. तो पण एकच वेळ करायचा, एकवेळ एका ठिकाणी बसून जे फळं तुम्ही घेताय दूध फळं, फळं फक्त फळं त्यानंतर तुम्ही काय नायी खायचं, संध्याकाळी सातला एक चहा चालतोय सातलाआ आरती होते तेव्हा, स्सहू, हं, त्यानंतर मग संध्याकाळी कसं त सोंगे खेळवतात आमच्या मंदिरात तिकडं, ते एक दीड ला संप त त्यानंतर तुम्हाला फराळ करायला चालते, पण एवढं रात्रीचं उठून कोण खाते?
होय, नाहीच की मग दुसऱ्या दिवशीच की.
म दुसऱ्या दिवशीचं असं असतंय.
हा हा.
टाईम टू टाईम, ते टाईम जर चुकला, तुम्ही कुठं मंदिरात गेलोय, कुठं दुसऱ्यांच्या घरी गेलोय पण घरी आल्यानंतर परत नाही खायचं, ते टाइम चुकला त चुकला मग दुसऱ्याच दिवशी. असं आहे.
हा, म्हणजे कडकय.
कडकाय. पण काय त्रास वगैरे, काय होत नाही. आपण आता रोग्युलर. हा तेवड्याच एखादा वार असला की की, आपल्याला लगेच पित्त होतंय. डोकं दुख तय. पण त्या दिवसात कनिय, काहीच होत नाही. तसे ते देवीचे हेच असतय.
हां, हां.
अं. अ तुमच्या घरी वगैरे, कोणाचे नसते का? नवरात्री.
नाही. नवरात्री वगैरे, नसते कोणाच.
हा, हा, हा. आणि काय? आता संध्याकाळचं जेवण, कितीला करताय?
होय. करायचं आता, सहा वाजता.
हा, ह, ह.
हम्म. सा - साडे सहा वाजतात. भाऊ असतोय. आज्जीय एक. त्यांना, डबा द्यायचा असतोय.
हा, हा. रोज देताय?
होय. रोज असतोय, संध्याकाळचा. कधी तर एकदा तेन चुकतोय.
हं, हं.
त्याना. नाहीतर, मग रोज असतय.
मग, कोणतर दूसर देतय काय?
खाते?
मग तुम्ही नाही दिला तर, दुसरं कोण देतेय का?
नाही, काकीच्यात असतय की. ह्. तेनी देतात. मग आमी नाही दिला तर.
हा, हां.
हा.
हम. दुपारी झोपत नाहीस?
हे झोप लागली तर झोपायचं. नाही तर मग, जागीच असतो.
मोबाईल बघत. हम्म, हम्, हम्. टी व्ही बघतोय का नाही?
आजून?
आजून काय नाही. ह हं. टी व्हीच्या सिरियल वगैरे काय?
सिरियल वगैरे. झी मराठी तेवढं बघतोय.
हा, हा, हा. हम्म
आम्ही पण नाही काय असं, जास्त बघत. सासूबाई बघतात. स्टार प्रवाह? हम्म. आमी काय? आत भैर आत भैर चालू असतय, आमचं. पोर असल्यावर, घरात काय आम च्या टिव्हीचा आवाजच येत नाही.
ह. दिवस कसा जातोय? समजत नाही.
नाही समजत. भांडत्यात, भांडत्यात. त झोपल्यात म्हणून शांत.
हा, हा. शाळा तेन.
शाळेत तर आला.
हा हा.
मजला बारका का गेला नाही शाळेत मोठा आला आता हम्म त्याच्या करायचा सगळ्यांना
हं हं
हम्म
हम्म.
आणि काय?
सगळे चहा घेतात काय घरी? हॅलो हॅलो
हॅलो, हा बोला, चहा सगळे नाही घेत आम्हीच कि, त पोरं घेतात तर आमच्या आधी मुलांनाच लागतोय लहान मुलांना
हा हा
तुमच्या घरी?
अं घेतो सगळी चहा.
हा
हम्म
आणि काय?
अजून
तुमचा झाला वय चहा मग, लवकर असत वाटतं. हा हा हा हा हं हम्म आम्ही पण आता पाच सवा पाचला ठेवतोय.
दुपारी जरा जेवण लेट होतंय, त्यामुळे चहा जरा लेट
हा हा हा आम्ही दुपारी एकला म्हणजे जेवतात आमच्यात
आमच्या आता दीड दोन वाजतात.
हा हा संध्याकाळी?
संध्याकाळी नऊ -साडे नऊ.
ह ह व्हेज -नॉन व्हेज, नॉन व्हेज खातात काय घरी मग, काय बनवताय तुम्ही?
नाही मला नाही येत, नाही खात. घरची तेवढच खातात, हा खात्यात.
हम हम मग आता तुम्ही पण शिकायचं.
होय आता शिकायला पाहिजे की.
ह आंडी खाताय काय? आमच्या घरी असते की, मी पण नाही खात खर, बनवते व्हय.
हम्म हम्म
हं आणि काय? हॅलो
हा हॅलो
मला वाटला आवाज कट झाला काय?
नाही आहे की.
हूं! आता काय बनवायच विचार चालू आहे, नंतर त्या लहान मुलांना एक भाजी काय तर वेगळं लागतय.
हा!
त्यांना तिकट चालत नाही.
ह हा!
मोठ्यांना एक काय तरी लागतय.
हा हा!
सगळ्यांच कॉम्बिनेशन कधीतरी झालं तर हो तय मेथीची भाजी वगैरे असेल तर चालतय. मुलांना पण चालतय आम्हाला पण चालतय हूं!
रोज काहीतरी.
तर त्यातलं जरा असं सपक काढायचं त सगळं तेच चालू असतय.
हा!
खरं काय बनवायचा तोच मोठा प्रश्न असतोय.
हा रोज ते एकच प्रश्न असतोय तो काय करायचा रोज.
तुमच्यात बाजार वगैरे कोण सासूबाई करतात?
अ नही नी अ हां म्हणजे दीर वगैरे तेन आहेत कि ते मं करता.
हा हा! आमच्यात सगळं सासूबाई करतात.
होय आई आणि मी काही घरीच असतोय.
हा हा!
म ते दोघ बघत्यात.
हा म बरं आहे काय टेन्शन नाही, करत बसायचं आपण. आणि काय?
अजून काही नाही तुमच्यात बाजार कधी भरतोय म आठवड्याचा.
आठवड्यातुन दोन वार असतात आमच्यात, मंगळवार आणि शुक्रवार.
म्हणजे घराजवळ आहे काय?
जरा आधी होता घराजवळच पण ते लॉकडाऊन पासून लांब गेलांय. त लांबच गेलाय एवढा नाही लांब सोडा.
हा!
हूं ह जरा जवळच तुमच्यात त्यां ती तेच जातात का कोणीकडे दुसरीकडे बाजारला जाता.
नाही डेकनवर.
डेकणवर कां म कधी? कधी पण हा हा म्हणजे अस. तिथं कां कायमच असतय हूं म चालतय.
हा!
तुम्ही म पुढ शिकण्याचे काय हे शिकणार आहे काय नाही. जॉबचं करा हूं हूं!